हा येतोय ताई नमस्कार ताई.
नमस्कार जेवण झालं.
झालं जेवण. तुमच जाऊ काय जेवण केलं.
वरण भात वरण भात.
हो.
हो. काय करताय.
काही नाही इथं म्हणजे डोकं विसरत होती बहिणीकडून डोकं विसरून घेत होती विसरलं जात ना म्हणून
तुम्ही काय जेवण केलं.
वरण-भात होतं पोळी होती. पोळी.
हो.
लहान दीदी ग कशी आहे बरी आहे का ती.
कप.
हा काय नाव?
संस्कृती नाव ठेवलंय.
संस्कृती.
हो हो चाळीस दिवस झाले हो चाळीस दिवस झाले ना.
वजन किती होत होतं तिचा जन्मता वजन
दोन नवशे.
आता हो वाला ना चार किलो झाला ना हो.
म्हणजे वाड आहे ना महिन्या महिन्या म कमी नाही होत का नाही होत ना कमी हो तसच वाढतच पाहिजे जा.
मला ना.
हो. एका महिन्याचा म्हणजे अजून तो दीड महिन पण नाही झाला ना.
नाही नाही का.
हो उंची पण चांगली आहे वजन पण
चांगलंय का मोठी दिदी तिला पर मोठी दिदी तिला. त्रास नाही देत का.
नाही. ते पण चांगल हो ती पण चांगली राहते.
हो.
हो तिथं कारण हे ना तिथ. बसायला गेले ते.
कारण आहे का?
हो.
आज मग काय काम हे असं.
काय नाही क्युडचा डाटा बोलतोय हो. थोडासा येऊन गेला होता ना मझा. दाखवत नाही सांग हो प्रॉब्लेम य त हे ना, त्याच्यामुळे पूर्ण आता सांगितलं ना आयडी घे घेतली त्यानी मी आता चेक करून बघणार सांगता हे ते. हो स्क्रीनशॉट काढून पाठव सांगत होते मॅडमण ते. हव आता माहिती पणत उडून जायचं ताटात नाही राहत ना, तीन नंबर अंगणवास् पूर्ण ऑक्टोबरपसून दाखवत नाहीये.
पूर्ण ऑक्टोंबर पासून.
ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे. तिन मे. सात आठ महिन्याच्या डाटा दाखवत नाही डायरेक्ट वजन उंची नाही.
बापरे आठ महिन असं कस काय तसं झालं?
काय माहितीय आता. माझा आण शशिकलाच पण नाही दाखवत. ते सांगत हो ते शशिकला बात
अस. शचिकलांचं पण तिथं कसं काय ग
काय माहिती ते पण सांगत होती मॅडमांना काय माहिती. ते. मॅडने तु हे भरला नसेल पण मी भरलाय माझ्याकडे प्रिनशॉट काढलेले आहे म्हटलं दाखवले होते मग मॅडमांना.
अस.
गरोदर मातांचे पण नाव दाखवत नाहीये.
हम्म. गरोदर मातांचे पण नाहीना. ते त्यां त्यांची ग ते नंबर असतात ना तिथं अ नंबर असतात ना तिथं, ते नं बरं लिहून ठेव तेच नंबर सर्च मारायच ना, मग लवकर ते भेटतात हा.
काही फॉम आहे पाच जणांचे फॉम डबल टी बल दाखवतय आणि चौसष्ट फॉम दाखवताय माझ्याकडे जास्त दाखवतय मॅयमकडे चौसष्ट दाखवते.
आसं
हो.
ह मम कडे इस्तय ग प
म्हणून ता
त
ले होते मंग हो आथा
परत नवीन करावं लागेल ब ते नवीन कव नवीन.
हो मग तोच डाटा करते ना मी कम्प्लीट आता. वजनोंची पण एक नंबरची दोन नंबर जी,
हा किती अंगणवाडी आहेत अ नाही ग ताई तुझ्याकडे किती नंबर अंगणवाडी येतील.
तीन ने ना,
धुणे सगळे म्हणजे एकत्र एकशे पास आहे.
म म.
बा
गोरोदर माता आताच्याच किती ये. चौतीस.
चौतीस?
म. त्याच्यातला तिन डिलिव्हरी झाल्या म्हणजे आता एकतीस राहिल्या.
हां आहेच बस. आनीस्तम धा.
तनदा तर भरपूर आहे अजून हम हम.
अहं.
हो एकत्रच अजून डिलिव्हरी होणार.
एक फक्तरस का खूप जास्त आहे ग कोण तुमच्याकडे अ मजाक इत नाही.
माझ्याकडे जास्त आहे.
प्रिंती नलगणवाडे आहे ना.
हो. परत मी इकडे पिकवांनी दाट आणला होता पण मेळांनी पण थोडा आला होता.
दादा पण मदत करत असतील आता तुम्ही कुठे आता कुठेु बुलाड्याला जा अ कधीपर्यंत थांबणार अस हो तस तर आहे हा न हा तिथं पण तू म्हणजे एकटे राहतात का?
हो माय सासु न ते तिकडे राहतात ना कारखान्यामध्ये.
कारखान्यामध्ये राहतात? मंग दिदीला सांभाळायला परत कामाला जाणार म्हणजे ते
तिला एकीला शाळेत टाकलय न चिऊला.
हो हा मोठे शि शाळेत टाकलेय का?
हो मंदारला टाकलय न आता. हिचं आ सकाळच्या वेळेत हो सकाळी हि चाली जाणार हो सकाळीच काम करावं लागेल दुपार नंतर नाही होणार माझ्याने.
हो मंग नाही होणार न लहान दिदीला सोडून कुठं
हो हो.
ते हाय दादा काम पण
ते सगळे हो.
सांभाळायला परत लागेल.
हो म्हणूनच ते पण चालले जातात ना गाडीवर.
हा तेच हा ते वाटतचं. पोर सांभाळायला देवीला सांभाळायला परत तुझं काम. खूप ग वाडसा न येत असेल? तुला
आता येणार भरपूर तस ह ही जर चालल तर नाही वाटत राहत तेवढं
असं नाही का ती
कोणाचा कॉल आला तर ही त्रास देते जास्त.
नाही का?
हो. उठवून देते ना ती झोपली का लगेच उठवून देते.
झोपु नाही देतं अ
हम्म. झोपू नाही देत ना ती पण झोपत नाही तिला पण झोपू देत नाही.
झोपू नाही देत का?
हो. कोणाचा कॉल आला होता का परत
केव्हा आता
हो.
नाही मिणच लावला होता.
असं कोणा कोणाला लावला होता मग
अ अ कम लीप ताईने तिथेच लावला होता. तुम्हाला कोण? मीने तिला लाव तिला लावला पण माझे काॅलच नाही रिंगच नाही जात होती ग लागतच नाही होता.
हो मी तर अजून कोणाला लावलं नाही दुप पर लाइट नव्हती चार्जिंग नव्हती आता थोडी केली लाईट सुधरवली केली पस्तीस टक्के झाली प आता परत मॅमाचा पण कॉल आला आता पण त्यांना पण नाही लावला ये.
कोणती सोनाली मॅडम का रंजना
रंजना मॅडम
भूसु
हो.
जाले ना माझे आ पा आता पास कॉल झालये तू मला लाव.
हो इकडन
हो तिकडनं हा माझ्या माझ्याकडन माझ्याकडन दोन, चार आहे आणि कमल ताईन तिकडन लावला होता म्हणून पास कॉल झालये.
इकडनच करायचे ते तर आपल्याला पूर्ण पाच. का कोण तिकडन
तिकडण तेवढं तर माहित नाही ना.
हो ना आपल्याला पाच पाच करायचे वाटते मला पण ना काल हो काल ना मी दोनच केले तरी पण चार पूर्ण होऊन गेल, होते माझे. तिकडण आले होते दोन. हो. काय माहिती आहे काय माहिती?
बास.
काय माहितीय आपल्याला करायचंय का ते ते विचाराय मला पण तोच प्रश्न पडला आहे. इकडनं करायचे का तिकडनं करायचे.?
तिकड ते तिकड आले आलं तरी पण चालेल ना काय एवढं?
हा तेवढं नाही पण अस- त विचारावं लागलं नाय तर उगी
पण एवढं समजलेलं नाही ना अजून. हो मी इकंड लावला होता लावला पळ रिंग जात होती पण त्यांना उच उचललाच जायच नाय. हो गीता ताईला पण काल लावला हो ता
अस हम्म कस काय होऊन जात? हं तिनी स्क्रीन शॉट काढून..
काल टाकला होता ना? धनवंती ताईने टाकला होता ना.
हो हो हा धनवंती ताईने गीता ताईने पण टाकला वाटत मलाच.
हो मी पण टाकल होता मग माझा जायचा नाही म्हणून.
असं मी पण ग माझ पण कॉल नाही जात होता म्हणून मी पण स्क्रीनशॉट मारूनच टाकलं होता सरांना.
हो आता काही ती पडेल. पहिले पहिले ना आपल्याला पण समजायला वेळ लागेल हो -हो -हो. रिकामा ऑडिओ भरपूर प्रश्न पडतात आपल्याला अजून आता दुसरा दिवस हाय.
हम्म
माझ्या भाऊ पण सांगत होता मला- कोणी ऍड करून घ्याच मॅडमांना सांगावं लागेल.
ते मॅडमांना सांगावं लागतं का मग ते ऍड करण्यासाठी.
हो
म्हणजे त्यांच्या मोबाईल मध्ये कार्य ॲप नाही का डाउनलोड करून. हो सग
ते पण मॅ म्हणणा ते काय करावं लागतं ना रजिस्ट्रेशन का काय कराव ला न म्ह हो
तसं मग माझ्या बाऊ पण सांगत होते
हिच्या पप्पा पण सांगत हो ते मला पण जॉईन कर करून घेजो माझ्या भाऊ पण सांगत होता
ह हा सगाव लागेल तस मॅडम ना उद्या चला मगजे तई उद्या परत लावतय मग मी ह हो चला